हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो
हॅलो हा येतो का मॅडम आवाज येतो ना हा नमस्कार नमस्कार हा काय बोलूया आपण आता
तुम्ही सांगा काय कशावर बोलायच विषय एखादा द्या म्हणजे आपल्याला बोलता
हो आपण ना महिलां पोशाखावर बोलू किंवा महिलांच राहणी मानणं कस बदलत गेलं आधीपासून आत्तापर्यंत आणि मग आपण ते आठवून आठवून बोलूया की काय काय ब बदल घडत गेले नाही का
हो हो प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळे प्रांतात व वेगळे पोषाख असतात महिलांचे ना आपण जस जस इडे आदिवास दराा किंवा अ हे आपलं पर्व बंजारा आहेत अ नंतर आताच म्हणजे पर्वतीयच ठिकाणी पण खूप वेगवेगळे छान पोषाख असत तर त्यांचे पण तेी बघायचं खूप सुंदर आणि त्याच्यात रंगसंगती पण इतकी सुंदर सुंदर असते ना
हो ना पूर्वी ना फक्त नऊवारी साड्या नेसल्या जायच्या आणि त्या साड्या कॉटनच्या असाय ती असायच्या हातगवर बरोबर आणि डोक्यावर पदर असायचा
दर असायच अदी म्हणजे हो अजून अ तर शाळेत जाण्या सुद्धा ज्या महिला होत्या मुली होत्या त्या सुद्धा साडी आणि परकर पोलक्यावरच ते अगदी क म्हणजे अस जरुरीच होतं त्यांना
हो आणि मग नंतर सहा वार साड्या आल्या नाही का की नऊ वार म्हणजे नऊ वार होतं ना ते असं नऊ मीटर असायची जवळपास जास्त
हा
त्याच्या ओझं व्हायला लागलं असेल मग सहा वा ल्या साड्या म ळू पहिल्यांदा फक्त त्या सिनेमामध्ये दिसायच्या अस सहा वार साड्या म मग हळू हळू यायला लागल मग हाळू हाळू
त्याच्यात पण बर्याच हो साड्यांमध्ये पण बरेचसे म्हणजे असे घालण्याची पद्धती पण खूप वेगवेगळी होती ते बर्याच म्हणजे मला वाटतं सिनेमाच असेल त त्याच इफेक्ट असेल किंवा काय पणळ बदलायला लागल्यात नेस नस पद्धती हो
प्रांतानुसार पण होतं उलटा पदर सिधा पदर डोक्यावर पदर खांद्यावर पदर असे वेगवेगळे असायचे
आणि त्याच्यात पण भरपूर प्रकार म्हणजे साडीचा जो पोत वगैरे असतो त्याच्यात
हो हो आणि त्याच्यावरच जे सुंदर काम असायच साडीवरच म्हणे
कम हाताने हाताने पण होते मी धाग्यापासून वगैरे अजूनही बंजारा म्हणजे जे आहे तिकडे बंजारा बाय अजूनही बरेचसेा आहेत पण त्या सध्या कश्या लुप्त होत गेल्या त्या जे पूर्वीच्या ज्या होत्या त्या छान अशा हाताने सगळ पूर्ण त्यांच पोषक राहायचं ात ओढणी पासून पोलक किंवा मोठा घागरा व र सगळ म्हणजे उन्हाळ्यात बा रंग बेरंगी आणि ते त्यांचे तेच ठराविक कलर असतात ते रंग असतात त्यां रंगसंगती उठून दिसते
बरोबर बरोबर आणि नंतर मग हळूहळू साड्या जाऊन नंतर पंजाबी ड्रेस मोठ्या डण्या पंजाबी े अस मग त्याच्यात खूप प्रकार आले कारण मग मुली शिकायला लागल्या बाहेर जायला लागल्या ना
आणि एकमेकांचा बघून पण फरक पडतो मध्ये
हो आणि ते हे पण होत की बाहेर जायला लागल्यामुळे ना त्यांना त्या साडीचा त्रास पण व्हायला लागला ना
हा बरच ह ते म्हणजे सोयकर वाटायला लागलं त्यांना पण सो म्हणजे शाळेतल्या मुली साय ल वगैरे वापरायला लागलं त्या साडीमध्ये नाही जमत तर मग ते पंजाबी ड्रेस ऊ लागली गाड्या चालायला लागल्या महिला तर ते त्यांना सोईस्कर वाट यला लाग त्याच्यामुळे ते पण बदल जरुरी होते म्हणजे
हो ना हो ना नंतर मोठ्या ओढण्यावाले पंजाबी ड्रेस मग छोट्या ओढण्यावाले आले, मग आता तर टी शर्ट आता तर जीन्स वगैरेच घालतात. मुली टॉप जीन्स घालतात आणि ते खूप अस सोईस्कर आहे त्यांना ना सोय
सोईच पण आहे पण ए म्हणजे त्याचे दुष्परिणाम पण बरेच आपण म्हणू शकतो.
बरोबर आहेत ना कारण ते खूप घट्ट असतात ना
घट्ट पण असतात आणि ते जीन्स वगैरे पण कि ती महागते मध्ये फाटलेले फुटलेले असे घालतात ल पोरी ते नाही म्हणजे एक प्रकारे अं ते मुलांसाठी मुलींसाठी म्हणजे ते नकोच म्हणजे असं कमीत कमी शिक्षण ठिकाणी तर न
हो खरंय, पण आता ना परत नऊवारीची म्हणजे शिवलेल्या नऊवारी ची पुन्हा फॅशन यायला लागलेली आहे. कि डायरेक्ट नाडि बांधली कि साडी तयार होते. अशा प्रकारच्या त्या नाही का?
ते आता बरेचशे ते म्हणजे अशे जे आपण सलवार कमीज घालायचो पहिल्या ते. असे ढगळ्या ढगळ्या ते पुरुष सुद्धा वापरायला लागलेत.
हो ना कारण याच्यात कसं आहे की, आपण पण शेवटी फॅशन फॅशन म्हणून किती पळणार आहे ना ते? मागे शेवटी जुनं परत येणारच आहे. हं येणार आहे आणि जुन्याची जी ओढ आहे ना, किंवा जुन्याची आवड जी आहे ना तर ते ती असणारच आहे आपल्यामध्ये, म्हणून ते हळूहळू पुन्हा पुन्हा त्या जुन्या फॅशन येत रााहातात असं नाही का? आणि फॅशनच्या नावाखाली ना खूप कपडे पण व्हायला लागलेले हल्ली इतके सगळ्यांच्या घरात
घरात कपड्यांचा ढिगारा असेच पडलेले असता म्हणजे नवीन हाऊस म्हणून घेतात एक दोन वेळा ते वापरून झाले की पुन्हा ते कुठ कुठे पडलेले असतात कुठे असतात ते म्हणजे लक्षच नस तं मग त्याच्या
म्हणून आता जगातले पण काही लोक आहे ना तर ते शाशवत फॅशन म्हणून वर काम कर करताय कि आता जरा हळू झाली पाहिजे फॅशन कारण फॅशन इंडस्ट्रीचा कचरा खूप झालं ना आत
तेच ना प्रत्येक ठिकाणी सगळेजण म्हणजे तयारच असत नवीन काहीतरी
म्हणजे आपल्या घरात इतके कपडे ना कि कितीतरी भाग आपला कपड्यांनीच भरलेला आहे. हे बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये घरातला
त्याचाच काही उपयोग नाही करू शकत का मॅडम आपण त्याला पुन्हा काही
हो त्याला नवीन पुनर्जीवन देऊ शक शकतो आपण आणि त्याच्या वेगवेगळ्या वस्तू जस की साड्या आहेत तर साड्यापासून वेगवेगळ्या गोष्टी करणं अ किवास्तकलेच्या गोष्टी करणं किंवा हल पूर्वी तर ना साड्यांपासून पडदे सुद्धा बनवायचे.
हो हो हो हो दाराला अशे वरती असे वगैरे दहा साड्याचे असायचे
हो म्हणजे तो वापर सारखा व्हायचा. किंवा गोधडी बनवली जायची साडीची म्हणजे वापर त्याचा ना शेवट
शेवट पर्यंत पाय पुसणे वगैरे अस
हो पायपोचणे पण हो ना, तर कपड्याचा वापर हे ना तो शेवटपर्यंत झाला तर मग प्रदूषण पण कमी
आणि गरजू पण खूप आहेत ना, समाजामध्ये गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही द नाही वापरत तर घरात ठेवायपेक्षा ते द्या तरी कोणाला घालायला
हो ना, म्हणजे इतके कपडे आहेत की कपड्यांसाठी कपाटं विकत घ्याय चे कपाट ठेवायला जागा नाही म्हणून घर विकायचे. त घ्यायचे मोठे असं झालंय, पण ते कपडे काढायचे नाही असं झालेलं आहे.
तेच ना, आता सर सर्दी वगैरे थंडी असली तर ते आपल्या कडे असेच खूप सारे पडलेले अस नवीन घ्यायच्या मागे आपण जुने तसेच ठेवून देतो. कमीत कमी ते गरजूना, ग म्हणजे जे फुटपाथ वर आहे लोक त्यांना द्या किंवा अनाथ मुलं आहे त्यांना देऊ शकतो आपण, खूप आहे
म्हणजे एकेकडे ना खूप कपडे एकेकडे काहीच नाहीे, अशा इतकी मोठी दरी आहे तर असा दुआ आपणं पाहिजे म्हणजे आपल्या सारख्यांनी ना ते नेऊन दिले पाहिजे.
अशा संस्था आहेत ज्या करतातना ह्या सगळ, म्हणजे हो का
सगळ्यांनीच केलं पाहिजे, हो असे कितीतरी बदल होत होत आता आपल्याकडे अ अजून वेगवेगळे पण होतायत, धोती होती आधी, धोतर अ नेसायचे ह मग आता ते तेच धोतर वेगळ्या स्वरूप
बेल बॉटम वगैरे ते आधी पूर्वी जे घालायचे पुरुष लोक तेच आता ते जीन्स मध्ये त्याचे प्रकार आलेलेत.
हो ना, हो ना पुरुषांचे फॅशन पण वेगवेग गळे आलेले आहेत. पहिले दोन खिसे असायचे शर्टला, परत एक आला परत आता दोघं दोन खिशांची फॅशन आली, अस त्यांच्यामध्ये ता होत आलं, आणि महि लांच्या राहणीमानामध्ये म्हण णजे खूप मोठे केस असायचे, दोन वेण्या् असायच्या मोठ्या मोठ्या तेल लावलेलं असाय खूप पचपचित आणि आता तसं नाही आहे, आता केस कापतात काही बायक का किंवा तेल लावण्याचं प्रमाण पण कमी झालंय नाही का.
तेलाच प्रमाण कमी झालंय. ते नको वाटत ह, नको वाटत आणि त्यांना पण म्हणजे कसं असत, मुलांचं पण एक वेगळ हे असतो ना, त्याच्यामध्ये त्यांना नाव ठेवलं जात अरे बघा हा कसा आला, किंवा अशी आली तेल लावून म्हणजे असं ते जुन्या काळाचं म्हणून असं त्यांना संबोधलं जातं. त्यांना ते नको हवं असतं, आजीबाई म्हणून बोललं जातं किंवा काय अस
हो म्हणजे काळानुरूप बदललं पाहिजे पण अंगभर कपडे पाहिजे, जर समजा ते उघडे पागडे केले ना तर शरीराला पण त्याचे त्रास होतो. ऊन डाय डायरेक्ट लागत. तर त्याला नाही का, शरीराला किंवा सगळंच म्हणजे
वातावरण म्हणजे जसं आपलं क्लायमेट आहे, वातावरण आहे त्यानुसार गरजेनुसार ते कपडे वापरणं म्हणजे चांगलं असतं. उन्हाळ्यात किंवा पावससाळ्यात, हा उन्हा थंडी हो हो, छान वाटलं, थँक्यू, धन्यवाद.
हो ना हो, धन्यवाद.